बोल.
येतोय का आवाज, काही नाही ग आववरतीये पाऊस चालू हाय ना लई.
जेवण झालं का?
हा तुझ?
माझ जेवणच चालू पाई.
हा.
हम्म साई
साई गेला ना शाळेत.
हा प, ये जायचं होतं शाळेत कधी जायचं म?
जाऊ ना, तू फोन कर मला जायचे पहिले, उद्या परवा जाऊ लागलं तर.
ऐकी ना. करतो नंतर आणि हॅलो. म ने एक जाऊ बघत्या म करणार तुम्हाला? तबेत बरी हाय का?
हो गं तुझी आहे ग.
हवं मस्त हाय.
ट्युशन कधी चालू आहे?
ट्युशन मस्त चालू आहे, साईला पाठवत जा ना.
अगं कुठं गं ते येतच नाही ना त्याला वेस म्हणले मी आणि आता कालपासून दोन दिवसां चिकचिक आहे ना.
तो कुठं ऐकू लागला त्याला म्हटलं मी, तो मला म्हणतो का सगळे मुलीच राहत्या तिथं पोरं कोणीच नाही.
ते लाजत मग
तसं ओ नाही ते तेच ते ति ग राहते राहते मुला आ
हाव ना तेना लय लाज वाटते अगं हाव ना तिकडे घराचं काम चालू जाऊन बसायल तिकडं पोरं
हा मग त्याच्यामुळेच झाले प्रॉब्लेम वग जायचं
हा
मुलं बसायला म्हणजे मुलं येता
हा, हा
पण मग अडचण आणि मग असे खेटून, खेटून बसवलं आणि त्यांना
मंदिरातच बसायचं मग डायरेक्ट घेऊन तु डायरेक्ट
म्हंटले मी मुलांना मंदिरातच बसू म्हटलं आपण
हा
तर म असं वाटलं कमकत कोणी काही म्हटलं तर
कोणी काय म्हणणार तू थोडी काही लगे करू लागली काही दुसरं काही शिकवते चांगलच गोष्ट
हा तेच ना बसायलाच प्रॉब्लेम येतोय मग
मंदिरात बसायचं त्यांना घेऊन उलट मंदिर किती मोकळं जागा आहे फॅन आहे वगैरे सगळं आहे व्यवस्थित गरमत पण असल तर हा ते जवळ, जवळ खेट बसल्या ना अजून तान देत असून पोरं तू मंदिरात बसव पाय सगळे पोरं येतील मग मंदिरात कधी घेऊन बसलीन तू भरपूर पोरं येतील मग पोरं भरपूर असले ना मग शिकवायला पण काही वाटत नाही अगं
अगं शिकवायला ब्लॅकबोर्ड नाही ना बोर्डवर कसं एकदा लिहून दिलं का टेन्शन नाही राहत पर्सनली सगळ्या त्यांना नोटबुक मध्ये अभ्यास द्यायचा म्हणलं ना एका एका मुलाला एक, एक वेळेसच म यांना टाइम आणि परत मुलं शांत बसा रे, शांत बसा रे
संस्थेला मागून घ्यायचं ना मग तू
त्यांनी ते दिलेले आ हे नाहीे राहत का मार्कर
हा, हा
व्हाईट ते दिलेले आहे ते एकदा लिहिलं ते क्लीनच होत नाही
अरे वा हाव का ते व्हाईट बोर्ड दिलेला आहे का
हा व्हाईट बोर्ड म्हणजे तो कडक मधला नाहीये हे चार्ट कसे राहते आपले वन टू चे चार्ट
हा, हा तसे दिलेले का कायचे मग ते पुसत नसे ना लवकर
पुसत नाही हा तेच म लवकर म्हणजे क्लीनच होत नाही ते
ह
प्रत्येक वेळेला पर्सनल जाऊन अभ्यास द्यायचा वईत मग किती वेळ लागतो
नाही भरपूर वेळ लागतो अगं मंग करायला.
बायका म्हणा परत मग म्हणते का? कही शिकवत नाही काही शिकवत नाही य कार समोर च्या ला पण तीस मुलं दोन तासा कशी हँडल करणार आहे.
नाही नाही इतका सोप्पं आहे का पोरं आहेत नाही स्थितीत तर पाहिजे न.
ऐकण्याची स्थिती पण पोरं बाब लहान लहान पोरं तर ऐकते मोठे नाही ऐकत.
हा भई मोठं जाग उचरच आहे म्हण. हम्म बाजार
त्या वरून जाणार ना.
हाव का?
हम्म.
बरं आहे कर मग फोन परत रिटर्न.
हो चाल चालेल.